हॅलो
हा
आता आला बघा, आता आला हुं
त्या हेज अ ट्रिपस प्लॅन चाललंय म्हणून म्हणलं बोलूया ह्या वेळी हू काय झालंय निलेश तयार हाय त्यो माणिक तयार हाय. माणिक बी तयार नव्हता आता तयार झालाय हाय की ती बी तयार ती मस्त तयार हायती माणिकच जरा न्हाय वय न्हाय वय करालता त्यो आपला निलेश तयार हाय. ह नाही नाही त्याच काही नाही आपल्यातल हेच
हुं आणि हे धैर्य हॅलो हॅलो हॅलो हा
बाहेर हाय घ्या करायचं विषय एकदा निलेश तयार हाय. हुं मग आता फक्त गाडीचा प्रॉब्लेम झालाय गाडी मिळत्या का नाय गाडी कुठली न्यायची त्या प्रॉब्लेम आहे आता टॅम्पो ट्रॅव्हलर हाय किती ह सतरा सीटर हाय टेम्पो ट्रॅव्हलर एवढं मोठं काय कराय फॅमिली आहेत तीनच हुं मग आता काय ह तीन फॅमिली ते हा चार फॅमिली बरोबर चार फॅमिली आहेत म आता कशाच
अ भाडं कितीय?
नाही ते टेम्पो ट्रॅव्हलरच लई हाय सतरा हजार आहे पण ते मोठे झाल ते ते एवढी फॅमिली पाहिजेत ना एवढ्या फॅमिलीच नाहीत मग म्हटलं हे हा मग ती झिरटी का बिर तेि काय ठरवायची
हुं हुं
इरटीका नायतर आपली तवेरा अशी
हुं हुं हू पण कसं आहे ते वन डे आहे का हॉल्ट असणार?
हॉल्ट तर करायच लागणार की हितन आता जायाला अर्धा दिवस लागणार आणि हे करायला त्यामुळं ह राहायचं बघूया आता किती खर्च येतो ते काय काढला पाहिजे. हुं बाकी काय
काय हो उशर गेलाय की खेळायला हुं त्यालाच बघाय निघाली आता
हा हा
हुं हा ठीक हाय काय नाय किती मिनिटांन ठेवायचं असतंय?
अरे त्या गोष्टी यावर नसत्यात.
म्हणजे किती वाजता, किती वाजता हे करू? काय? हा.
कसं कराय आता ट्रीप ठरली तर कीती तारखेला? म्हणतयं सोळा नाही स तरा तारखेला नगो
का?
त्याला काम असेल काहीतरी. हम्म. त्या शाळू ते तेवढा आता करायचं ऍडजस्ट
हम्म, आपण पण नस सतरा ला नसणार हा.
हम्म अठराल जाऊया म्हटलं, अठराला नाही एकोणीस ला पण गणेश म्हणतयं ते गाडी हेजी हुती वॅगनर. अ मानिकची, निलेश ची हाय नॅनो. म ती नॅनो नाही जात, नॅनो एवढी हे होत नाही
धैर्यशील घेतील की, कुणाची तरी दोन-दोन फॅमिली बसायची दोन गाडीत म.
गाडी मिळाली पाहि ना.
धैर्यशील बघल की कोणाच तरीे.
नाही ना, तसं कोण देणार? अ नाही नाही, राहुलची कंडिश नाइ तिथे अ हेज्यात जाणार नाही माझी ती नाही कंडिशन मग इरटीकाच भाड्यान घ्यायला पाहिजे, इरटीका.
हम्म.
इरटीगा मध्ये तेन्ही बसतील कॉन्ट्रिब्युशन काढायचं, किती येत ते काय माझ्यामते लई येणार नाय, किती किलोमीटर हाय? रायगड.
रायगड?
हो, रायगडच ठरलयं.
अरे गणपतपुळे बोललात ना?
नाही ते बंद केलं ना तिकडं, तिकडं बंद केलंय आता मान्सून मुळ. समुद्र हे झालाय
जाउ तिकडं कस
कायलं?
आ?
काय म्हटलंस?
तिकडं कसं जमणार?
तिकडं काय झालं जमायं?
आर
रायगडला.
हम्म.
हम्म. परत कुठलं गणपतपुळे आणि ल तर सुचवलं आ आक्कलकोट, आक्कलकोट ला कोण इनाच झालंय. रायगडला येतो म्हणत्यात आता बघुया धैर्यशील भी येतो म्हटलाय. ते हे भरलं का सगळं बॅग बीग भर थोडं त
हा चालतयं. बाकी.
थोडा आला क बघा चालेल बर. चालोंयआपल.
किती वाजता येणार तुम्ही?
येणार आता थोड्या वेळान, थोड्या वेळान यायचं. काय अणायचं? बदाम आणि आक्रोड. बाकी काय अनायचायं?
बाकी काय आमटीला काय आनतासा बघा तुमच्या हेन? हम्म. उद्या चाला. हम्म. हम्म.
आता ते काय रस्त्यात भेटल तर.
हम्म. चालतयं. नाही तर राहु दे. वरण वगैरे करायला येईल.
हम्म.
हं.
शाळेच काय आता त्याच्या शाळा आता चेंज झाल्यात सगळे शिक्षक त्यात आणि तो क्लास कशाचा? नवोदयचा. स्कॉलरशीप हाय
स्कॉलरशिप चौथीला अस - - त्या नवोदय पाचवीला हाय. मग यंदा ती तयारी सगळी - - नवोद्यायचे असत्या स्कॉलरशिप प्लस पुढच्या वर्षीची. ही स्कॉलरशिप म्हणजेच ती ब्रिलियंट पणाचच की हो.
ह पण नव्वदय असतयं ना.
नवदय पाचवीला हाय वाटत. तेन सांगितलं नाही व्हयं. नव्वदय पाचवीलाचं मग जरा ते विचारलं पाहिजे. कुणाला तरी आपल्याला एक तर कल्पना नाही त्यातलं काय ज्यांची मुलं चौथीला हुतीत - - आता ह्या वर्षी त्यांना विचारलं पाहिजे. हम् ते तुमचं ते स - - झाड त संग्राम दोस्त सुरुल का सुरुडच. त्याला विचाराकी जरा ते पोरग पोरगीला घालतयं बघा. स्पर्धा परीक्षांना दर वेळेस. हॅलो.
सुरुलवाला लय दिवस नाही कॉन्टॅक्ट मध्ये सुरुलवाला लय दिवस नाही कॉन्टॅक् - - टक मध्ये मग ते प्रशांत पाटीलला विचारलं बा प्रशांत.
कितवीला असतय म्हणावं. हा.
आणि काय बर?
जरा मीप तेला आणायच तो.
ह बड.
हय काय अजून?
मग आता कस करायचं ट्रिपच?
बघा मला मात्र शॉपिंग केली पाहिजे.
हा. शॉपिंग कराय. शॉप त आता तुझी पाऊसाळ्यात. पाऊसचं ईना झालायं. पावसाळ्यात शॉपिंग करायं पाऊसच ईना.
आ ते काय म्हणतात? बाळाला घेऊन कश येणार?
हा हो त्यांचा बाळाचाच प्रॉब्लेम झाला. हो आता तिथीच म्हणततेे. बारक बाळ हाय ते पण ते म्हणत्यात कि पण ते मानिक नको बाला अ नाहीकठते
हा चालेल ठीक आहे हे लाउड स्पीकर वर करू येते नोकऱ ऑप्शनच नाही वाटत
हो नाही नाही
हम्म हम्
अ बाकीि आता ह ऋषीची फॅमिली असते ऋषीला बी घेऊन गेल असतला कोणतरी फॅमिली पाहिजे सचिनला विचारलं पाहिजे सचिन ये पण एवढी फॅमिली ती त्याला टेम्पो ट्रॅव्हलरला फॅमिली किती पाहिजे माहितीय का किती सतरा सीटर म्हणजे किती फॅमिली पाहिजे सतरा सीट म्हटल्यावर बघकी आता आपलेच किती जण झाले आठ जण झाले आठ मण डबल पाहिजे अजून चार फॅमिली पाहिजे मस्ती बरोबर मॅच पण पोरवे आहेत ना पोरांना सेपरेट म्हणजे एक पाच सहा फॅमिली सहा फॅमिली तर पाहिजे परं हे ते यास का हम् सतरा हजार भाडं सांगितलं त्यांना लमसमच असतय म्हटलं
हा हा हा
ह सतरा हजारला जरी पकडलं डिवाइड किती झालं चार तीन तीन चार टिकून बारा त्यां चारच असते त्यांच्या ठरवण्यावर असते आता ठरवण्यावर ठरवणार कसं त्यावर
हम्म हम् हा हा बाकी काय नाही कुकुला होयचे
कुठं घेलाय
गेलाय की खेळायला तुम्ही नाव का घेतायस
अर हो हो तो कुठे गेलाय का
खेळाय खल्लाय
ब तुझी आता खरेदी क व्हायची काय म्या
नाही काय जास्त थोडस आहे
हाय पण ती स्कीम तर मिळाली पाहिजे पावसाळ्यात हम्म तेवढी स्कीिम मिळाली तर आपला घेतला असत आता ते जाऊन आल्यावरच होणार ते तवर नाही हम्म चालते
ठीक त्यांना जरा विचारा कि ते लेडीज तुम्ही जिथं जात होता तर लेडीज ट्रेनर आहे का म्हणून हिला लावायचंय म्हणून हा येता येत विचारून या हॅलो हा हा झालंय का अ आहे का ो
जरा ज आहे
हा हा चालतय मग या मग लवकर
हा ठेव का म हो नाही नाही पिशवी नाही नाही ते काय नाही तो बदामाख रोड ना फडत हम्म चालतेय ठेव का
ठीक आहे